हा हा तूक वरती बोलू म्हणजे प्रवासावरती हा आहे ना
हा हा बोला
हं म्हणजे आता तुम्ही हा कसं तूम्ही प्रवास करता एस टी नी करता टू व्हीलरने करता बाकी तुमची स्वतःची मोठी गाडी ए
मुलगा ए वाटत मिस्टर घरी नसले तर क्वचितच कधी तर एसटीन जातंय माहेरला दुसरीकडे मी कुठता जाते मम्मीकडेचिकि
हं नाही नाही तुम्ही नाही असे लोक कशाने जातात? एसटीने जात
आमच्या इथं मेन म्हणजे गाडीचा प्रॉब्लेम आहे, कारण का एकच एसटी येते. एक सकाळी साडेनऊ ला आणि सकाळ संध्याकाळी नऊची हेजी
मुक्कामाच
मुक्कामाची दोनच असते आणि दिवसभर काय प्र तिथं हे झालं जे कांद्र्याला जर गाडी मारायला येत नसली तर त्यान कुरलीपासून आमच्या बारारवाडीपर्यंत चालतच आल्याशिवाय पर्याय नाही. एवढा आमच्याकडं गाडींचा मोठा प्रॉब्लेम आहे
ते किती अंतर ए तुमचं
सहा ते सात किलोमीटर असणार आहे.
स-सात किलोमीटर चालत यायचं अजून पण, पण ते कोणीतरी टू व्हीलर बि व्हीलरवाले नेत असतील ना आत?
हा नेत असतील म तसं आणतात की म्हणजे एकच एक एकच येत एक स्वतः येत असेल आणि रिकामा असेल तर आणतात मग कोण जर डबल असल नाहीच मिळालं तर चालत यायचं. असं मग शाळेंच्या मुलांचा पण तोच प्रॉब्लेम आहे. जी मुलं तळाशीला शाळेला आहेत ना त्यांना सुद्धा अजून गाडीचे काही व्यवस्था केली नाय त्यांनी सकाळी अ साडेआठला इथनं चालत जायाचं, जातात नऊ साडेनऊ पावणे दहापर्यंत जागेवर जातात. संध्याकाळी पाचला साडी अ शाळा सुटली की सहा सव्वा सहा वाजत्याय त्यांना घरात यायला. तळाशीतपण, ‌तळाशीतून चा चार चार ते पाच किलोमीटर आहे आमच्या इथून बारडवाडी इतून शाळेसाठी आमच्या इथं फक् आठवीपर्यंत शाळा आहे. नववी दहावी नाही ना, मग कोण तळाशिला घेत एकूण प-पाचवी पासून कोणी भाऊगाव तीव घेतल्या म्हणजे भाऊगाव तीव आणि वाळव्याला आहेत. ना त्यांना बसची सोय आहे पण ज्यांनी तळाशीला घेतले आणि ठिकपुर्लीला घेतलंय त्यांनी चालतच जायचं आणि चालतच यायचं असं आहे ते मुलांन.
हा आणि ते रिक्षा हे चालत नाहीत का टमटम असे काही तुमचे
येतात खरं पण नसत ते आता इथनं मागं कस आमचा. बाजार ज्यावे नव्हता ना आम्हाच बुधवारचा आठवड्यातून एकदा बाजार आम्ही टीप कुर्लीला, मग दोन हजार एकवी वीस पासून कोरोना पडला त्यावेळी इथ म्हणजे गावकऱ्यांनी सगळ्या मिळून. गाव मीटिंग घेतले आणि म्हटले. बाजार चालू करायला लागतोय, मग त्यांनी सगळ्या मा जे प्रत्येक ठिकाणी जाऊन. बाजारातनी सांगितलं की आमच्या इथं आम्ही नवीन बाजार चालू करणार आहे. गावकरऱ्यांनी सगळ्या आणि ते बाजार दोन हजार वीस ला. ज्यावेळी कोरोना पहिला पडला, त्यावेळी ते आमचे ते इथं बाजार चालू झाला मग त्या ऐवजी तिथून मागे कसा बाजार नव्हता त्यामुळे. दर बुधवारी बा माणसं आठवड्याला इथं वाहनं यायची नाही वडाप यायची त्या वडापातुन नुकुरीला बाजारला जायचा आणि जो आठवड्याचा बाजार लागतोय मग आपलं माळव डाळी सगळे एकदम भरायचं आणि घेऊन यायचं. खरं आता आठवड्याच्या आठवड्याला इथं बाजार असतो, त्यामुळे कोण आता खाली जात नाही त्यामुळ जी वडाप आठवड्यातून एकदा होती ना ती पण आता बंद झालीत
आम्ही. म्हाताऱ्या लोकांचं अवघडच होत असेल, मग तर त्यांना कुठं जायचं असेल तर.
नाहीच कि मग ते गाडी गाडी शिवाय पर्यायच नाही. कारण गा टू व्हीलरशिवाय किंवा फोर व्हीलरशिवाय पर्यायच नाही कारण आता वडाप रिक्षा भिक्षा सगळं रिक्षा नाहीत वडापतनं जायचंड बुधवारच बाजारला पण आता ते दो सहा वर्ष झाल्यात. तो बाजार चालू झालाय तो तव्हापासन तो ते पण बंद सगळं
आणि मग तुमच्या तर दवाखाने आहेत का मोठा? का तुम्हाला दवाखान्याला दुसरीकडे जा
तर हे तेच की आपले फिरतीचे डॉक्टर असतात बघा? ते फिरतीचे. येत नाहीत का? ते अस दोन तीन ठीक, दोन तीन आहेत डॉक्टर ते येतात मग ते आता फेम फेमस झाला ग-गावात ते आणि आपलं हे सरकार दवाखान्याच उप केंद्र आहे आमच्या इथं आरोग्य केंद्र ते असतय ते आठवड्यातून हम्म.
दररोजच असतंय काय?
रोज नाय तेच की आठवड्यातन ते सगळी लशी बघ गरोदर महिलांच्या परत त्या. लहान बाळांच्या लसी नसतात पंधरा डतन एकदा. त्यावेळी ते उगं मग रोज जर डॉक्टर तिथं आ-आला तर काय येत नाही मग कधीतरी चार दिवसांना पाच दिवसांना तो येतो कंपल्सरी काय, तो पण सरकारी डॉक मग तिथं नसतो
हम्म मग तुम्हाला मो-मोठा दवाखान्यात जायचं असेल तर.
इथं टप भोगवती आहे की आमच्या इथ मोठ मोठं दवाखाने इथून भोगवते एक सात, आठ आठ ते नऊ किलोमीटर आहे. मग तिथं सगळं हाडांत हो भोगवती मोठ त्या हाडांच स्पेशलिस्ट परत सोनोग्राफी ते डायनॉस्टिकस. ते स्पेशलीट सगळं सगळं दवाखाना भोगवत ॲडमिट म्हणजे इथन जर तर डॉक्टरला कव्हर होत नसला पेशंट. तर ते इतर भोगावती जायचं, मग तिथं ते तिथं चिठ्ठी देतं तिथं जाऊन ॲडमिट. नाहीतर असं करायचं तापते. हम्म इथं आमच्या इथं दवाखान्यांचा. म्हणजे मोठं जर सिरियस पेशंट असलं, तर कोल्हापूर नाही तर भोगवत इथ काही नाहीच आमच्या इथ.
हम्म. ते तेच म्हटलं की ते आता समजा आणि मेन तुमचा प्रवासाचाच इशू
मोठा प्रॉब्लेम आमचा प्रवासाचा आहे, म्हणजे जर मुलींना आता कॉलेजला ह्यायला जायचं असलं तर, सहाला उठायचं पाचला उठायचं मुलींनी सहाचीस सकाळची जी मुक्कामाची बस असते ना, त्या गाडीतून लवक कर जायच आणि ते म त्यांना पण इकडूनच. थ एक बस चालू झाली त्या म्हणजे आबेडकरां जे पालकमंत्री आहेत ना कोल्हापूर जिल्ह्याचे. त्यांनी ते चालू केल्या. बाराला येते दिस म्हणजे त्या गाडीतून मुली कॉलेजला जातात, ते मुलं ते बाराला त्या बसमधून येतात. परत मग काय नाही, इकडून एकच आहे तळाशी कडून जिथे त्या जातात ना त्यांना ते हाय मग टिपकुलीकडन इकडं त्या मुलांना काय नाही, त्यांनी चालत यायचंय किंवा कुठल्या तरी गाडीवांल्याना हात करून गाडीवरूनच यायच.
असतय असं असतंय ते, तुमच्या तिकडं असतील बघा भरपूर वाहनं.
ना आमच्या इकडे पण कसाय आमच्याकडे दोनच बस येते दोनच टाईमाला बस जाते बाई. इस्लामपूर गाडी ती विट्याला जाते आणि तीच रिटर्न येते, म्हणजे आठ सव्वाठ वाजता खाली जाते आणि तेच सकाळी. परत साडेनऊ वाजता वर जाते.
मग ते बाहेर मग जर असं बाहेर जायचं असल, तर मग कशा टू व्हीलर असं
प्रत्येकानं आपापल्या गाड्यांची सोय करून ठेवलेली आहे टू व्हीलर फोर व्हीलर. कारण ते ह कारण शक्यच नाही ते
ते आपण स्वतः जर. ज जाऊ शकतोय सोडा, पण आताचा मेन म्हणजे मुलींचा. प्र प्रॉब्लेम मुलं काय. आठवी नववी शाळा झाली की लगेच गाड्या शिकतात ना आता टू व्हीलर. मुलींचाच मोठा आमच्या इथे प्रॉब्लेम आहे कारण त्यांनाच जायला बसचा प्रॉब्लेम मोठा येताना, प्रॉब्लेम जाताना पण एकंदरी वेळ झाला काय झालं तर ते सुद्धा प्रॉब्लेम असं असत तय वेगळं जरी.
आणि आमच्या इथं कस समजा तुमच्याकडे गाडी नाही टू व्हीलर पण नाही फोर व्हीलर नाही पण इमर्जनसी आली. तर लगेच शेजार त्या कोणतरी गाडी टाकून घेऊन जातात म्हणजे असं काही ते आडत नाहीत काम.
ह मग भारी आहे म्हणजे
हा म्हणजे. मदत करते आणि असं ते कसं मोठ्या गावात जरा तो इश्यू येतो की. अ त्यांचे लय माजलेत आम्ही जात नाही बघा तुम स्वतःहून ही काय करा आमच्या इकडे तस नसते.
त भरपूर आहेत तसं उदाहरण भरपूर आहे आमच्या तिकडे.
ते कस होतं मग ते आम्ही आम्ही वस्तीवर राहतो ना मग आमचे आठ नऊच घर आहेत. तर आमची आता समजा कोणाशी बोलत पण नसलो कट्टर पाक अगदी मारा माऱ्या झाल्या असल्या. तरी पण असं काही प्रसंग आला समजा तो आमच्या घरात कोण नाही आणि आजी बीजी आजारी पडली किंवा कोण, तर ते घेऊन जाते दवाखान्या त्यावेळेस विसरून जातेत, ह एकत्र येतेत. मग ते एकाच्या एखाद्याच्या लग्नाला जाणार नाहीत पण समजा मेल काय झालं तर ते हा, विसरून जाते सगळ्या.
सांगालाय.
अडचणीच्या, दुःखाच्या म्हणण्यापेक्षा अडचणीच्या प्रसंगात येतेत सगळे एकत्र.
हे बघा लग्नाच्या. किंवा मोठ्या कार्यक्रमाच्या वेळेला सगळे एकत्र येतात, पण ज्यावेळी दुःखात जो साथ देईल ना. त्यालाच ते अडचणीच्या हे त्यालाच माणूस आपण हे करतोय नाही कारण किती मला मोठी अडचण होती आणि त्याने मला साथ दिली. ते असं आपण हे करतोय प्रत्येकाला हे करतोय नाही.
आणि मग ते अ छोटस कस म्हणजे. बाहेरची किती जरी परिस्थिती बिघडली असली, तरी आमच्या त्या वस्तीवर अजून तेवढी माणुसकी शिल्लक हाय.
हम् तसच पाहिजे व्हय माणूसकीच पाहिजे शिल्लक त्याशिवाय ते हम्म किती मिनिटं झालीत बघा.
आठ आठ झालेत, मग आता काय तुम्ही करणार स्वयंपाक आज?
नाही आता झालेय अजूनही अर्धा आाता बोलू शकतोय मी साडेआठला जयवाड ना म्हणजे माझे दोन आणि तुमचे दोन होतात की पूर्ण.
हम्म हा कितवा आहे तिसरा कॉल आहे का हा हा तिसरा कॉल असेल ना आपला.
तुमचा तिसरा माझा तीन झाले.
हम्म. हम्म. म्हणजे दोन दोन राहिले ते अजून.
हा तेच की होतात की म अर्ध्या तासात.
बोलतो मी मिसेस शी बोलतो आणि मग तुम्हाला करतो परत. नाहीतर जेवण झाल्यावर करू हा कारण ते आता तुम्हाला दोन मिस कॉल येऊन गेलेत.
हा. चालतय चालतय तुमच हे झालंय की कट करा. आणि मग जर हे करा जेवन झाल्या बोलूया मग. तुम्हाला उद्या वेळ नाही म्हणतय ना ते मला मी पण. फोन ठेवून घेतलात मिस्टर गेले ते चुलत दिरांचा आमच्या बड्डे आहे आज. तिकडे चाललेले मी म्हटलं त्यांना त्या यांना फोन. सरांना त्या वेळ नाहीये उद्या फोन ठेवून जा. माझ त्यांना दिला आणि त्यांचा मी ठेवून घेतला आणि हे केलं.
हम्म नाही नाही आज संपू हे दोन, दोन राहिलेत ना चाळीस मिनिटात होऊन जातील.
आता जेवून मग जेवून झाले की भांडी घासली की असली की मला काही काम नाही करू. तो मी मी कडून करतो तुम्ही तिकडून करा म्हणजे होऊ द्यात पूर्ण. नऊ, साडे नऊ पर्यंत केलं तरी होतात पूर्ण आपले. अर्ध्या तास नऊ ला केले की अर्ध्या तासात पूर्ण होतात.
हो हो हो.
हम्म चालतय झालं का झ
नाही अ अजून अजून एक मिनटं आहे तर ते करून स स संपवून टाकू आणिल. थोडश्यात वेगळ्या काहीतरी विषयी म्हणजे आपलं शेती झालं धार्मिक झालं. वाहतूक झाली गाव झालं, सगळं झालं.
सगळं झालं, आता विषय काय करायचा ते आधी ह्याचा कॉल करा आणि मला सांगा त्या विषयी आपण बोलूया आधी साधा कॉल करा आणि मला सांगा मग त्याविषयी आपण बोलूया एक दहा, दहा वीस, वीस मिनिटं म्हणजे तुमचे वीस आणि माझे वीस चाळीस मिनटं होतात.
चालतंय चालतंय हो.
हम्म, हम्म हम्म मग.
ती तुमची मुलगी अ. ती आता सातवीला म्हणजे एनटी एस एमटी एसच्या परीक्षा अस
नाही आत ते एन. एन एम एस चीु स्कॉलरशिपला ती बसली नाही कारण या जायलाच प्रॉब्लेम आठला सकाळी सहाला घालवाय तिला कोण जाणार. त्यांनी तर उठत नाहीत न सा दिवसभर चेऱ्याच काम करून कंटाळतात. मग, कोण जाणार मग ते स्कॉलरशिपला बसवाय नाही आता पुढल्या वर्षीे एन एन एम सी. त्याला हाय आठवी ला त्यावेळी बसवणार.
चालतंय चालतंय.
मग इथ, गावातच क्लासला घालायचं, दहा का बारा हजार रुपये फी आहे. आणि मग तिकडून शाळेसून इथं ये सकाळ जाईल आज आणि संध्याकाळी शाळेसंन आलंक की आणि क्लासला जाणार असं करणार पुुढल्या वर्षी.
चालते चालते हो.
हम्म चालतंय.
ठेवू का हा.
हा ठेवा.